हो हो अं झाला.
अ नेट वाज श्वासत.
हम्. ते हा.
कोण झाले ना आता.
हा.
तघी.
ह नाहीय ना. झालं नाही अजून म्हणजे ते हे नाही झालं त्याला.
नाही ना नाही होईन मग ते हा मग नांबरगला. का सते.
हा तसच काही झालं अस.
ह.
हम् काय करतेय का.
चालू आहे पोरण धावपळ धावपळ.
हो.
खेडस्थान झा पूर नाही इक लवकरणी. ह. आम्ही नऊ दहा ते दहा ला येत. मग मी नऊ ला स्वयंपाकला लागत. कधी कधी आठ ला कधी नऊ ला. आपल्याकडे आपण झोपून जाते ते.
हा भाई झोपत इकडला काम करू कर दमत आम्ही.
नऊ ला झोपतच होतो.
काम केलं का आम जास्त बोर हो बोर होत ना.
म्हण लई तानवतो आकररान बारा लय वाजते. भारडेथ दोयला तर मला अकरा बारा वाजता. हम्म. तुम्हाला काय इथून जाय जायचं स्वयत करून घ्यायचं. हला.
तर मण नसण
मल कर म इकडे
इकडे रायसई
बोलायला चालेला आपल्या गावाकडचा वेगवेगळा राहतो वातावरण चांगलं राहतो इथे सगळ्यांच दार लाव लावलेले असते कोणी कोणा सांग बोलत नाही
ते आहे कोणासोबत बला ह
आपल्याकडच वातावरण सांगलं
वातावरण म्हणजे आपल्याकडे असं फ्रेश म्हनी वाटतं ना
बाहेर निघतो मानू चार माणसामध्ये बोलत हो पोरं पणचा जकारड लावानी होते क
खयला चानस नाही
चान्स इतने रविवारी घेऊन जाते मग त्यांना ये तिकडे एक पार्क आहे ना
ह.
मग तिकडे जाऊ घेऊन जात. खेळायला जागच नाही इकडे, खाली नहीं, वर नाही, का कुठच नाही.
नाही रे मग दुसर आता सांगलीस तर
ल्यावानी होत्या ना ते, ही तर जाती पोरशी जाती म्हण म्हणजे शाळामध्ये पण ते पोरग कोल्हावाणीच होतो ना.
मग याारविवार घेऊन जाते आता पा पावसाचं वातावरण येतं नाही चांगला असता असला का मग घेऊ जा तो खेळतो बीतो मंग या तो
हा हो का
ह काय करते आपल्यासारखंच य ते पार्क शाळा का आपली ती काय ग्राउंड आहे आणि तिथे झाडझुड लावेल
हा का हा्छ चांग
हा अशा वातावरण
तेवढंच बाहेर गेलच नाही शवा
हा मग फ्रेश वाटत ना पूरण ना पण फ्रेश वाटत हो ना
हम्म आणि ते एक तर राहायची सवय नाही तिथं
हा राहायचीच हवय न त्यांना मुकलं वातावरण राहायचीच हवय
ह
पाणी गांजत होते त्यांना इकडे इकडचा हे पोराला बरं वाटत नाही इकडे
हो
हम्म दुखत दुखत मंकेज अह दुखत मंकेज पहिल्या वर्षी पोरी तला वाटत नव्हत ना आता त्याला वाटत नाही सांग पहिले तिला नि वा हा ती खराब झाली होती आता यो खराब होतो
ह ते पाणी तर बदल होत प ना
पाणीचा बदल होतो ना
आणि ते एक असं मोकळ वातावरणतोय अस
हा बाहेर नाही आहे खेळायला जागा नाही कोणी संगा नाही बोलायला आता मी माझ्या कामामध्ये राहते ती पोरगी सकाळ पासून जाते संध्याकाळी येते मग त्या संघ खेळायला पण कोण नाही ना.
हो...
आपलं काम झाला आपण म्हणतो बाई झोपून जाय रे बाई. आपण का खेळतोक त्यायच सांग..
नाही नाही खेळायचं आपल्याला कसं जमन हो आता खेळायचं नाही जमत ना आपल्याला.
म.
हम्म.
आता लहान लेकरू साठी लहान लेकरू पाहिजे.
हा. फेशात शाळेत नसून जात ना अजून.
नाहीय आजु का अडीच वर्ष झा त.
हम.
आता तीन वर्षाच हो येन मगे ना पुढच्या वर्षी गेल त्याला.
ह.
तरी पण आम्ही म्हणतो क एक वर्ष जाऊ जाऊ द्या चार वर्ष जाऊईन ना मग टाकू. म्हणजे त्यांना समजत पण थोडाफार.
हा म.
हो. हा चार वर्षच झालं काम मग एक वर्ष जाऊन देन.
ढ
चार वर्षात झाला का मग टाकू.
ढ. चार वर्षे झालेत.
मग काय एक दोन आ तर लय आहे एल केजी यु केेजी आ मग के जी आ मग सीनियर आणि मग जुनियर
हो बाबरे म्हणजे चार वर्ष म्हणजे पहिले
दोन वर्षाचं पोरक ग घेते ते
हो का आपल्या सारखे
एल के जी यु के जी नाही नाही आर त इथले माणसं म्हणजे बाया बी कामाला जात्या अ माणस कामात जातय मग पोरग कुठं ठेवीन मग टाक का शाळेमध्ये मग दोन तीन घंटे टाइम पास होतो तितकंच
हा.
तीन तीन घंटे तीन घंटे राहिला म्हणजे अर्धा दिवस घेऊन अर्धा दिवस निघून जातो ना मग काय तीन घंटे सांभरून घेत त्या
ह कायच्या जात पण.
हा सहा सात घंट्याची ड्युटी असती त्यांना
हा.
मग तीन ग टाइम असं असं पाहते दोघा सांग
ग तनला समजा म्हणलं की मुलाची इकडं शाळा सुटली का घरी पण कोणी कोणी असं पाहिजे असं
असलं पाहिजे म्हणजे ते घेऊन पण म्हणजे लंच टाइम झाला का ते मग ते घेऊन येत्या. मग तिथे बसते ते मोबाईल बिबाईल देऊन टाकते काय भाऊ
हा जमत बाई
दोन तीन घंटे टाइम पास करते आणि मग येऊन घेते.
आपल्याला नाही जमत
आपल्याकडे नाही तर अ म्हणजे मुली पण कामाला जाते जे घरच्या मुली आहे मोठमोठ्या ते बी माणसं बी अन पू बायाबी कोणीच घरी राहत नाही
हम्म.
संगी सं सगळे दहा पंधरा जे भेटले ते भेटले
हो.
आता आपल्याला लहान लेकरू आहे कुठे जात्या
नाही ना लहान लहान लेकराला कोण पहिल ना तर मागं परत
कोण पाई ना आपल्या बाई
आपल्याला जमतंय
घर काम पण काम करायला पोरबला आण ना आपल्याला कुठे जात्या
त्याला जमत ते सोडायलात कंपनीत जात
हा बाई त्यांना जमत आपल्याला नाही जमत त्यांना सवय राय होती ते संग पण घेऊन जा त्या कोई कोई
शिकायला नाही नाही नाही नाही
आणि आपले बोरग इतकीे इतकीे शांत बसन का कुडे घेऊन जायला
नाही बस ना त्याला खेळाची सवय राहते न.
तू बसतच नाही एक जागी बसतच नाही.
हो जास्त जागून.
असं एक जागी तर बसतच नाही तो पूर्ण.. घरात आहे.
काय खेळणी ते द्याय लागत असून काहीतरी खेळायला. खेळणी तेच द्यायला लागत असून दिवसभर. म्हनलं खेळणी टेच.
रिकामा ऑडिओ दिवसभर त्या खेळणी. फोन मी पाहतो जास्त पहिले पहिल्या ल फोन पाहत होता.. आता आहे ना फोन नाही पाहत जास्त. पहिले इतका फोन पाहत होता दोन दोन तीन तीन घं ते आता नि पाहतो इतका.. आता खेळणे आले ना मग खेळतो. आम्ही पुर पुढच्या रूम रूम ये ना खा, हा पुढचा रूम आहे ना आम्ही पूर्ण खाली करून दिला खेळा.
हा का. नाही हो ते खेळा का बरं राहत पण मग अस?
अस.
फोनचं म्हणलं का मग जास्त येड लावून जात आणखीनच.
एड लावून जात मग.
ते आतापस आतापसूनच फोन चांगला पण नाही ना.
नाही भत लई पोऊन पाहत होत ते दोन दोन तीन तीन घंटे सोडतच नव्हता तो.
खराच झाला तो.
हम. आज काय जेवाचं त्याचं काही स्थान नसेल ना त्याच
हम्म.
जेवण ते व्यवस्थित करीता असना ते मक
हा आता करतो. पहिले ना वरचा दूध होत त्याला आताही ना एकदा पंधरा वीस दिवसापासून सोडून दिला.
ह का?
हा आता मोठं झालंय न केवळ लोक पाहिज त्याला. म्हणजे ब बॉटलला नाही. तिथंच तीन..
ह का?
ती सवय लागली ना त्याला आता बॉटल.
हा मंग आता आठ पंधरा दिवसापासून मोडली.
हा का नाही. असं दिलाच ना ते असं व्यवस्थित दिलं का ते...
हा खात तो. आता जेवण बिवाण व्यवस्थित करतो नाही पण लेण जेवतच नव्हत बाटल्याच बाटल्या दूध पिऊन घेत होता.
जेवण केलं तर म जीव पण लागतो त्यांचा अस व्यवस्थित खेळत्या तें.
आता भूक लागली म्हणतो.
हा.
त्याच्या त्याच्या हाताने जेवतो आता.
अजून एक नि वर्ष काही स्थान नि